हा हा
हा भक्ती नमस्कार ताई कशा आहात
हा नमस्कार नमस्कार मजेत मजेत तुम्ही कशा आहात हो हो झालं झाल ओके हो जेवण वगैरे झालं
हो
हा
अ तर आपण काय करू आपण महिलांचे अगोदरचे जीवन आणि आ त्याचे जीवन या विषयावर बोलू
हो चालेल ना काय हरकत नाही.
हा
तसं तुमच्या मते कोणतं जीवन चांगलं आहे अगोदरचं जीवन चांगलं आहे का आत्ताचं जीवन चांगलं आहे.
काही गोष्टी आत्ताच जीवन चांगलं आहे असं मला वाटतंय.
हा
महिलांना स्वातंत्र आहे.
हा हा
महिला काम करू शकतात घराच्या बाहेर पडू शकतात.
हा हा हा
आणि महिला घराच्या बाहेर पडल्यामुळे तिला शक्यतो घरातही तेवढाच मान सन्मान दिला जा जातो हम्म आदर वाईज पहिल्या काळामध्ये फक्त महिला चूल आणि मूल
हो आता पण काही काही जणांची तसच माइंड माइंड आहे बघा की आता पण फक्त महिलांनी चुल आणि मुलच करावं बाहेर काय जायची गरज
गरज नाही हा ते जुने विचाराचे जे लोक आहेत त्यांच कदाचित आहे पण शक्य शक्यतो हल्ली महिला त्याच्या पुढे गेलेल्या आहेत तेवढ्यावरच नाही थांबत येत त्या
हो स्वतःच इन्कम स्वतः करत आहेत. त्यांनी सेल्फ डिपेंडंट बनलेल्या आहेत.
हो हो आणि ती काळाची गरज आहे असं वाट मला तरी वाटतंय.
हो बरोबर आहे म्हणजे ऍटलिस्ट महिलांचे स्वतःचे जे खर्च आहेत ते स्वतः पूर्ण करू शकत तात आत्ता
हो हो हो हो.
आणि आत्ता आणि कोर्सेस वगैरे पण वेगळे वेगळे आलेले आहेत. ना आणि आता जुन्या काळासारखं राहिलेलं नाहीत. तेवढ्याच तेवढं आत्ता म्हणजे घरामध्ये पण असं सजावट वगैरे करावीच वाटते सगळ्यांना
तुम्ही घर सांभाळून पण एखादा छंद जोपासून त्यातूनही पैसे कमवू शक हल्ली असं करू शकता. म्हणजे तुम्हाला बाहेरच जायची काही जॉब ला गरज नाही. तुम्ही छोटे -मोठे उद्योग करूनही स्वतःचा उदरनिर्वाह किंवा स्वतःच्या गरजा भागवू शकता तुम्ही, हा तर पहिलं बायकांना काय होतं फक्त घरचं आणि शेती व्यवसाय जास्ती प्रमाणात असल्यामुळे आणि कमी शिक्षण असल्यामुळे आणि कमी वयात लग्न, ह्या बऱ्याच गोष्टी होत्या.
हो.
हा त्याच्यामुळे ते शक्य होत नव्हत्या बायकांना बाहेर पडणं काहीतरी कमावणं हे म्हणजे त्या पिढीला अपेक्षितच नव्हतं.
हो.
हा, तर ह्या पिढीला मला असं वाटतय स्वतंत्र ते भेटले त्याच्यामुळे, आज काहीही करू शकते महिला.
हो बरोबर हाय, आता जेवढे पुरुष जेवढ्या ठिकाणी आहेत, त्या तेवढ्याच ठिकाणी महिला पण आहेत.
हो, हो, हो, हो अगदी बरोबरच काम करतायत ते कमी नाहीत, अगदी पायलट पासून तर रेल्वे, काय बस चालवण्यापर्यंत, रिक्षा चालवण्यापर्यंत महिला आहेत.
हो आहेत.
एक अशी जागा नसेल का तिथे महिला नाहीये.
हो बरोबर हाय, म्हणजे महिलांनी असं दाख दाखुन दिलय की आम्ही फक्त चूल आणि मुलच नाही तर आम्ही बाकीचे पण तुमच्या सोबतचे काम करू शकतो.
करू शकतो. आणि ती मला तरी वाटत, पुरुषांपेक्षा जास्त सक्षमतेने सगळं करू शकते. एवढी पावर आहे तिच्यात, अदरवाईज घर मुलं आणि जॉब ह्या सगळ्या गोष्टी एक्या वेळी कंट्रोल करू शकते.
हो बरोबर हाय.
हो पुरुषांपेक्षाही जास्तीच असं मला तरी वाटते.
हो.
हा. आणि त्याच्यामुळे आजकाल प्रत्येक आणि एक हे पण झालं, जेव्हा महिला आजची कमायला लागली तेव्हा घरातले लोक पण तिचा विचार घ्यायला लागले प्रत्येक गोष्टीत, विचारतायत. पहिलं गृह ठरलं. पहिल्या काळी गृहीत धरलं जायचं, म्हणजे मत विचारत नव्हते.
हो, मग सांगत होते फक्त की असं असच होणार. आता महिला सांगू शकत ते की असं पण करू शकतो आपण, आणि काही- काही ठिकाणी महिलांनाच विचारतात.
हो. हो. तेच, म्हणजे त्या तुम्ही आता कम, महिलांनी आजकालच्या कमवल्यामुळे एक घरात पण एक डिसिजन घ्यायला जो पावर म्हण त्यात वगैरे तिला ते धरलं जातं ग्राह्य.
हो बरोबर हेय आणि आत आता फक्त असं चूल आणि मूल. महिलांसाठीच नाही, तर आता ते पुरुष देखील करतात.
हो हो हो हो हो हो.
म्हणजे आता पुरुष देखील महिलांना घर सांभाळू लागतात. स्वयंपाक पण करू करू लागतात का कुठे कुठे तर. हॅलो!
हां.
हॅलो ताई तुमचा आवाज येत नाहीये.
हो. हां.